हॅलो,
हॅलो,
आवाज येतोय का अनिता ताई,
हो,
मग पटापट बोलायचं ना, फोन पण रिसीव करत नाही आणि फिरत राहत, ते
फोन काय घरी राहते ना,
घरीच राहतेय मग फोनकडे पण लक्ष द्यायचं ना,
हम
हम्म काय करत
काहीच नाही अंघोळ केले आता बसली
हम जेवण झालं
झाल
बनवलं
नल झालं पण आता जेवण नाही केलं ह नाही
हम्म
हे
बाकी आज काय के काम केलं मग
काहीच नाही काम केलं भाजीपाला लागवडी सा आधी तयार केली अ
यादीच फर्मेट होत
काय
ह आदीचा
आहे
माझ्याकडे तर आहेच नाही ना म्हणून मी गेलीच नाही आज करायचं होतं पण याच फोर मटर मग याी पण बनवून घेतली असते मग दोन चक्र जाऊन गेलं म्हणजे जावं नाही लागलं चना सुमित्राला फोन केला तर ती गेली शहादल
कडे आहे दोन तीन आहे
दोन तीन हे
हम्म
त मित्राला लावला पण ती
हम् ह् हम्
हम् भेटली फोन लावलेला नाही का
नाही
हम्म
दोन दिवसात रिचार्ज संपनणार आहे माझं पण
हा का काय करते मग फोन पण नाही लावायचं मग बोलायचं पण नाही का
नाही नाही लावायचं मग
दोन दिवस बोलून घ्यायचं मग
हो
हम्म
हा
हरीश दादा
आहेहे
आणि छोटा बळा
ते वरती आहे हरीश मजाक रावत आहे हरेशस पड होत आहे
ते पैसे कमायचे सांगून दे त्याला
हा हा असं सांगते
असं गावात फिरून पैसे भेटतात असं फोन वून बोलून पण पैसे भेटतात मना
हम
चांगलंय ना घरी बसल्या बसल्यात फक्त बोलायचंय
ह् सांगते पण नाही मी नाही बोलणार असं सांगते त
हम्म उलट चांगलंय ना
नाही सांगते
हम्म तुझी नणंद फोन लावला का नाही तिने
नाही
कुठयती
शहदला
खजला राहते कोणती ती वाली दुसरी वाली हा ती गेली ती
पडून गेली ती
हा
आली अजून पडून गेली
हम आता कुठ राहते
हम् शहादला
आता शहदला राहते आमच्या सागरने पण आणली ना दुसरी
बघितली आज सांगत आजच सांगत होते ते
गेले वाटते अज ना हम् स्टेटस्ला लावलं असेल ना बघित सेल ना
नाही ते गावा गावामध्ये बघितलं
हम्म एवढे लवकर कस काय आज जीवन बनवून टाकलं
चारच लोक आहे आम्ही
कोण कोण कस काय कस काय दुसरे कुठे गेले
ते पाहुणे गेले
पाहुणे गेले
आडगावला
तुझ सासूनच आहे
हम्म
हम् झालं किड मिलच डबा भरून मला तर तो कसा वरायचा टेन्शन मध्ये आज माझा प प्लॅन लिहून घेतला ना त्याच्यामध्ये आज क किड वेल चा डाटा भरायचा लिहून टाकलेय तर कस भरायच म्हणून बसलेली पण आत काय करू मग रिकामी फोन लावते मी अनिताला म्हणून तुला लावलेला
माझे पण बाकी आहे माझे तर रजिस्टरवर लिहायलाच बाकी आहे अजून
माझं पण रजिस्टरवर लिहायचंच बाकी आहे म्हणून मी न तर मग तुला फोन केला म्हटलं काय करू मग रात्री बरेल बनून पण आता बरावंच लागेल कारण कि आज पण पूर्ण काय किती जण आहे ग त्यांचे भरले जाणार काय नाय भरले जाणार मॅडम बोलतात ते मदर वर जाय च मदर च नेम टाकायचं मग सगळं आपोआप येत पण ते एक एक टाकलं की त्यारण दाखवून जात
हम्म
हम्म त्याच्यामुळे टेन्शन येतं आता पहिल्या सारखं राहिलं असतं बरून घेतलं असतं
सुनीता भरून घेतली.
हा तुरी आज गेली असेल गावाला गेली. असेल तिकडक ताासला असेल ती
हम्म एक अंगणवाडी चार अंगणवाडी ह तीन अंगणवाडीच्या बर
अंगणवाडी इथे वाटत टाकलं वाटतं तिने आणि गेली असेल ना ती शहाद्याला
हम्म
हम्म म्हणून तिने
हम. त ब
मित्राला फोन लावला का नाही नाही ते ती बोलत होती ती आयडी सापडत नाही म्हणे तर मी येणार घरी बोलत होती आता फोन लावला तिथि शेरायला गेल तिचे पण आयडिया त आपण सात टाकलेले त्याच्यामध्ये चारच सापडले आणि तीन बाकी आहे
हम्म.
तर ती बोलते की सापडत नाही म्हणे मी घरी येणार. मला शोधून द्यायचं मग मी बरून घेणार अस बोलत होते ती,
हम्म,
कोण काही सापडलंच नाही आता ती आलीच नाही ती पण शाद्याला गयलीच शाद्याला गेली चिऊला शाळेत ठेवायच टाकायचंय ना
हम्म,
म्हणून वहिणीकडे गेलेली होती माझी कांजी ताई कडे हम्म. काय मग.
बाकी आहे. अजून तुमच्या लावलेला सिने
पाणी कुठे आहे बाई पाणी आल्यावर तर लावू आम्ही पण तुमचं पान आमच्या घरी आमच्या गावातच पाणी येत नाही तर पाऊस वरचं
हा कामाबा
वरचाच देत नाही तर आपलं पा आपलं पाणी कुठून येणार
तर शेतामध्ये आहे पण शेतामध्ये कोण जाणार.
हम्मम
हरीश पण अजारी आहे.
तू बरी झाली का.
मी बरी झाली तर आता, हायय पैसे नाही म
हा का पैसे नाही, म्हणून सगळे आजारी पडून गेले. मग दवाखान्यात नाही गेले.
दिले. सांगत होते पप्पा पण नाही मी नाही जाणार. सलाईन पण होणारच नाही.
हा का.
हम्म. भीती वाटते.
दवाखान्यात जायला मग लोकांना शिकव, शिकवणं, मग कसं
हम्म मला नाही. हरीष ला
हर्षला कशाची भीती वाटते.
हा
त्याला सांगायचं ना, आहे ना मी डॉक्टरनी
आज लावलीच नाही.
हा का.
हम्म.
लावून घ्यायची ना, सलाईन पण
नाही सांगते आम्ही पाहुणे जाणार होते. पण नाही
कुठं?
ते आडगावला पण नाही सांगत होते.
कशाला?
आजारी आहे ना, घे मांग मांगा वरती काय?
ह का
नतम
आग काय झालं तेथिकलसर्ग कालच झाले ना, सर आणि नाही फोन लावलेला आज ् रंजना मॅडमला पण लावलेला पण रंजा मॅड बोच ते बिझी आहे म्हणून नंतर लावणार म्हणून लावलाच नाही
हम्त क तरी माहावाल ढतरदद हो सांगत होते रंजन मॅडम पण तीनशे
आपण द्यायचं क ते दे येणार
नाही माले मासर मी बनवून देणार अस
ते कधीच आम्हाला साडी देत नाही ते माले म सर कधी बनवून देणार मला पण सांगावं लागेल मग फोन करून माझं पण ते करून गेलं ना ते आता सापडतच नाही ना तुझ्यासारख
सांगणारच सांगत होते
हा का
येवंद
दिलेले आहे पण आता नाही दुसरं काळावर घ्यावंच लागेल ना कारण की मग
हम्
जेवण पण करून घेतला
नाही बाकी आहे अजून
बाकी पनम कुठे आहे का ती माझी माची मुलगी
घरी आहे
घरी आहे
हम्म जेवण बनवते ती
तिकडं बांडावरलागेर नाही गेली ती बोराणीला
नाही घरीच आहे जेवण बनवते दिस ते न ते
तुझ्या घरातून दिसते
हम्म
तिकडनं दिसून जात का
दिसते
हा
ठीक आहे
आणि तो दुसरा जातो का शाळेत मला बोलाण्याचा
हे पण जातो दोन दिवस झाले
फीस विचारली का नाही मग किती आहे
काय
फी ग फी किती भूमीला पण ठेवायचं होतं पण इकडणार शिक्ष न ना म्हणून तिला जिल्हा परिषद हा निरीक्षाेत
रिक्षाचे आठ महिन्याचे आठशे
तण्याचे आठशे
ह
महिन्याचे आठशे तर मग एका वर्षाचे किती होऊन जातात ते हम्म
वीस हजार सांगत
तुमच्याकडे आठशे असेल तर आमच्याकडे तर एक हजार रा घेणार असते
का
भूमीला पण टाकायचं होतं पण काही कोणीच नाही सोबतीला, आता काय करते जाऊ दे
हे पण एक ठस आहे. आमच्या फळीमध्ये
हा का पण क तिकडं कस गावातली ना, त्यांची कुशल आणि त्यांची मग चांगलं आहे आमच्या इकड नई णा ते एक दोन जणांसाठी
हम्म चार पाच मुलं राहिले तरच
हा चार पाच मुलं पाहिजेल ती दिव्या नाही का तिचा एक मुलगा जात होत. ता पण तो पण आता जात नाही. मग आता हिला हीच एकटी राहून जाते मग तिला विचारलं तर जाणार टाकणार सांगते. पण तो जातच नाही ना शाळेतच नाही.
हम्म.
पण गेला नाही अशीच फी गेली वाया गेली त्यांची.
हम्म.
हम्म त आता काय करणार आता विचारावं लागेल पण आता आत शाळा चालू झाली. पण आता जिल्हा परिषदमध्ये. पाठवते ती दादाची मुलगी येते ना, तिकडच पाठवतो. हा जीया हा इकडे